हां बोल
काय करतीयस जेवलीस
हो आत्ताच जेवण झालं. आवरलं खाली आली
हां हं आज एवढा वेळ का? जेवायला
हे उशीरा आले ना आज ऑफिसवरुन.
हं हं वर्क फ्रॉम होम आहे ना. त्यांना?
अं ह्ं वर्क फ्रॉम होम असत, पण हायब्रीड ए गं दोन दिवस जावं लागत महिन्यातले अ् आठवड्यातले. मग ते अ- गेलेत. नाहीत दोन- दोन चार आठवडे गेलेच नाही म्हणून, मग ते आता भरून काढायचं. त म् आता? हा म् ते आ्. आठवड्यातून चार दिवस जात्यात एक दिवस घरातून करतात.
हम् हुं म् ते ज्या दिवशी ऑफीसला जाईल. त्या दिवशी जास्त वेळ.
जास्ती वेळ नाही म्हणजे मिटिंग कशी असेल त त्याच्यावर आहे आता त्यांच. मीटिंग जरअ उशीरपर्यंत अस्- चल, तर मग थांबाव लागत कधी कधी असती उट मीसि्ं मीटिंग उशीरपर्यंत म् मीटिंंग होती आज म्हणून म् उशी्- उशीर झाला त्यांना यायला.
हुं हुं हुं हुं म आता तुम्ही, दिदी तुम्ही चौघच-
नाय नाय आम्ही- आं दो तिघच ए. पप्पा मी आणि हे आणि आणि - आ त्या दोघी तिकडेहेत गावाकडं. गावाकडे त्या अंकिता काय? तिला आज आणायचं होतं ना? उद्या आणायचंय ना? त्याच्यामुळ.
हां हंहं.
हुं. तिला आता उद्या आणायचंय.
म त्याच्यानंतर येणार.
हं, मग शनिवारी येतील. त्या दोघी-
म तुम्ही जाणार आहे काय आणयला?
नाय. बघूकी आम्ही जाणार होतो- पण मामा म्हनले की, आम्ही येतो सोडायला त्यांना दोघींना मामामामी पण खूप दिवसापासून त्यांच चालू आहे की यायचंय म्हणून. मग ते म्हटले- ती आता ह्यांच्या सोबत आहे तर मग आम्ही येतो म्हणून ते येणारयेत. त्यांना सोडायला पण आणि पप्पांचा पण वाढदिवस आहे ना.
हां हां हां. हां, हां.
म ते येणारेत.
हां हां हां. त्याच्या बर्डेच्या आधी येतील ना म.
शनिवारी येत्ती.
हम्म हम्म.
शनिवारी येणार.
भव
तुझं ऑफिस कसं चाललंय?
माझं ऑफिस चाललंय म आता मी पण . लेलं नाही काम तर जास्तीच आहे, आता पण एका कस्टमरला फोन केला होता. आणि मग तुला रेप रिप्लाय दिला मेसेजला, आता उद्या सुट्टी आहे तरी पण सुट्टी नाहीये. म्हणजे, तशी सुट्टी ये उद्या पण हां ती कॅन्सल केली आहे.
हां हां हां.
हम्म हा तेच हां काम, काम असं काही जास्ती नाहीये पण ते काय म्हणतात त्याला तरी पण ते बोलवत्यातचं. फाईल सेंक्शन करून घ्या, हे करा ते करा हा. येईचच. बाकी ब्रेंच वगैरा सगळे बंद आहेत.
हा हा हां उद्या हेच आहे ना कंपल्सरी गव्हर्मेंट सुट्टी आहे ना.
डे उद्या. त्याचा, आता मी दुसरी इकडं बघतीय होऊव
हम्म ह पहिला दुसरीकडं मिळालं की म इ इकडं सांगायचं इथं किती दिवस आधी सांगावं लागतं. हा हा हा ह.
सात दिवसाचा असतो नोटीस पिरियड.
हम्म मग काय जास्ती नाहीये. मला वाटलं असं महिन्यात सहा महिने, हे परमनंट असेल तर तर सगळ.
नाही, हे ऑन रोलच सगळ्यांचे जॉब. पेत पण जास्त दिवस नाही अडकून ठेवत. कुणाला? एक महिना पण जास्तीचाय ना. हे सात दिवस पण गेलं नाही तरी चालतं असं काय नसतं जायलाच पाहिजेच.
हम्म हम्म हम ह.
आरे जेऊन तरी तिथ कशासाठी ते करत्यात तर, आपलं काम दुसऱ्याला शिकवण किंवा म्हणजे शिकवायचं दुसरं कोणत तिथ रिक्रुट करत्यात मग तिथ आपलं काम शिकवायच किंवा मग अं आप आपले जे पण असतील फाईल्स आणि हे ते, म ते सगळे क्लिअर करून घ्यायचे यासाठी करतात ते. आता मग माझे फाईल्स मी काय आता एक तारखेला क्लिअर करून देणार त्यांना सगळे.
हा हा. म्हणजे एक तारखेलाच रिझाईन
हा एक तारखेलाच बघू ना आता की नाहीे बघू.
राहील की.
बघू आता. काय करायच.
हम्म हम्म.
हम हम.
ते जरा पुण्यात तिथं तुमच्या तिथंच ते ट्राय करायच दुसरीकड.
बघू की. चल आज बँकेतच चालू ये.
तोय तिथं ट्राय करायच.
हम्म नाय. ह्याच्यातच करायच तिथच चालू ये जिथ आता आहे ना.
हा, हा, हा
करायचं चालू आहे बघ मग कारण हे जवळ चला परत पावसाळा आला की य जा करणं ट्राफिक आणि हम्म
बरोबर हे जवळच्या जवळ चांगल आहे
हा म्हणून मग जवळच्या जवळ तर चांगलं हो दहा मिनट राती आणि येताना पण ना अ एक बस ये इथ पुढं सोसायटीयना एक तर तिथली ती बस तय तर मग त्यांनी येतीय डायरेक्ट घराची म्हणजे पाठीमागच्या सोसायटीत जातील तिथून मधून येती
हम्ग ते जवळ आधीच यायला ता एक तास
हो आधी कसलं पाऊस होताय तेव्हा तरं मला हा ना दहा मिनटाच्या रस्त्याला दोन तास लागले होते दहा मिनटाच्या रस्त्यालाच खूप ट्रॅफिक हो त तरी सगळे सिग्नल बंद तेराता
पावसामुळं काय आत्ताच
नाय नाई ट्रॅफिक होतय म्हणून
हा, हा, हा, हा
ट्रॅफिक होतय म्हणून सगळे सिग्नल बंद केलेत इथं उतरून स्टॉप वर रोड क्रॉस करून याईला भीती वाटती म्हणून मग मी त्या बसनी येते.
ते हायवे क्रॉस करायला पण डेंजरच हाय
हो म्हणूनच मग दोन कराय लागतात ना पलीकडचा अली कडचा म्हणून मग ती बस युटन घेऊन येती त्या सोसायटीत सोडते हो नगर रोडच हाय तो सॉरी हायवेचं हाय तो काय नाय
आज काय बनवताय जेवायला
हा पप्पांनी आमरस बनवला होता. परत अ म्हसुरा केलेला. चपाती गवारी फ्राय केली होती.
ममी बनवती तस काय?
हो तसलाच तसाच.
हम्म ह हं
घालून आणि गवारी फ्राय केलेली कैरी कापलेली पप्पांनी आंबे कसे हाइत तिकडं?
कमी झालेत आता उतरलेत कसे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रेट दोनशे तीनशे रुपयला पण बॉक्स हाइत आता.
हं हा हा इथं देवगड चारशे चारशेनी भेटला पप्पांना आज
हम्म अ
आणि देवगड देवगड हा आणि ह्यांनी च्या मित्राच्या बायकोकडून ते आंब्याचे करते ते घेतलं होत ते आठशे रुपयाला रत्नागिरी आणि आज पप्पांना चारशेनी भेटला
हम्म नाही उतरलेच आता रेट उतरलेत आता. आता काय इकडं भरपूर आणि इथ इकडच्या साईडला जरा स्वस्तच असतात. इकडे येतो ना लगेच आंबा त्यामुळे इकडे येतो. आंबा लगेच त्यामूळे
हम्म अ इथं महागच आहेत अजून तसे एवढ काय स्वस्थ
होय पण हे आता नाही पाऊस पडेपर्यंत ठीक आहे आंबा पहिला परत एकदा पाऊस पडला की नाही खराब आळ्या वगैरे होतात त्याच्यात
हम्म म्हणून त्या पप्पानी काढले म्हणून त्या पप्पानी तिकडचे काढले ना! म्हनले नको काढूयात.
ह ह तिकडचे गावाकडचे?
नाही नाही इकडचे आत आई आत्तीन मम्मीन हं गाऱ्या पडल्या होत्या ना पाऊस पडलेला म्हणून ते काढले हं पडले पण आंबे लई जास्ती खराब पण झालेत मम्मी सांगत होती मी सहा घेऊन गेली होती? त्यातले तीन खराबच निघाले तीनच
हे ज्याला गारा आणि हे झाले ना
गारा तर सगळ्यालाच लागल्या असतील ना?
पण ते नाही असं नाही सगळ्याला नसतील लागल्या म्हणजे आंब्यांना लागले ते काळे होतात आतन
हम्म ते मम्मीन सहा नेले होते त्यातले मम्मी म्हणली तीन तर खराबच निघाले आणि आम्ही काही आंबे आणलेच नात कारण तुम्ही दोघं पण नाही? मग आम्ही पण एवढं काही खात नाही म्हणून मम्मी म्हणली आम्ही काही आंबे आणतच नाही.
तेव्हा येताना दोन डझन घेऊन आलेली ते छान होते म्हणजे यायच्या वेळी या अद्वैतन पण खाल्ला होता ना तर चांगलं होता.
हम्म हम्म हम्म
गोड खायला
हा हा
चालतंय ठेवते मग.
हा ठीक आहे चालंल ठेव हा